येतोय काय आवाज?
हॅलो.
आवाज येतो आवाज येतोय काय?
ह आलाय आलाय
हॅलो.
तुझ किती मिनिटान
तुम्ही क तू कधी प, काय ते
तुझं किती मिनिटांना फॉर्म येतोय म्हणलं कट केल्यानंतर
काय माहिती, काल पाच सहा मिनिटांनी कट करतो येत होता
हा हा हा दोनच मिनिटं केली बघ तिला लगेच अगं फॉर्मला आला.
अग तेच की येतोय तसं म सगळ्यायला येत ना झालाय पण काय कायला येतोय लगेच
हा तेच म्हणलं
टायमिंग पडतेय काय
कशाचं ग?
टायमिंग जर पडायला लागलं ते कॉलच प्रोसेसच
हां.
त्यानंतर येतात लगेच क्वेश्चन.
होम!
तुम्ही तिघी पण घेणार आहे काय डि के टी ला?
हो आम्ही तिघं पण डी के टि लाच घेणार आहे.
त्यांना पण किती येत स एटीला दोघेना.
सानिकाला पंचाहत्तर आहे, स्वातीला अठ्ठ्याऐंशी आहेत.
हतकी चांगली भेट तिकीटीला भेटतंय सोड लगेच.
तितीला भेटत.
डी के टी ला भेटते म
नाही भेटतय जरा फी लागल ग एक्स्ट्रा.
काही पिढी पालती त्यात तेरा पर्सेंटेज वालेल्या पण हय म्हणायला लागलंत मग काय माहित.
होय पीडीएफ
हम्! काय मग ते कास्टाचे आहे का काय ते शिल्पाला पण कमी य ना काहीतरी, तिने एका पीडीएफ मध्ये बघितली ना!
हो!
तेराला पण आहे म्हण ऍडमिशन.
हो!
का चावले ना काय तर ना फी असं पण घ्यायला लागेतच नाही पुढण्या
त्यांना कसं पण त्यांना पंचाळीस टक्के पद्ध तरी चालत कास्ट वाल्यांना.
तेच की.
माझं कस कास्ट असून माझं कास्ट वाट आली नाही तर मला ओपन मधन बसणार ग!
हा हा हा
दोन मी नव्वच्या पुढ जर पाहिजे म्हणाला तर म्हणजे कस बसतंय ना लगेच.
हा काढलीस का आहे मग,
कालाला दिली ग त्यानी चार वेळा जाऊन आनी न वाई न वाई न वई चाू झाले.
कि तू दर वर्षी काढायला ते का एकदाच काढून ठेवायच.
नाही एकदाच काढलं की चालते कायमच होते ते खरं एकदाच काढायला नाके ना हो यते अगं,
ते काय काय लागत असल नही.
सगळं असं म्हणजे पुरावे जुने पुरावे सगळं लागतात अग,
अघडला आता तीन वर्ष लागले नाही काय,
तीन वर्ष नाही लागल आता पोस्ट ग्रॅज्युएशन लाच लागतय.
हं हं हं. हा अवघड काम बेले उगच कागदपत्र गोळा कराय लावत असतेत.
वई ब आजाची पंजाची सगळी बळी
ठेवलेले असली तर ठीक आहे आता नसल्यावर तर आ आणूनु कुठ
नसलेले हुडकून आणावे लागतात बाई! इकडनं तिकडनं
ते पण आणि ओरिजिनल लागते. डुप्लिकेट चालेत नाहीत.
सगळ घोळ घालतात उगच. पैसे तर काढायचं हो का काढायचं म्हणून काढतेच.
पैसे पण असता काय ना आता.
रिझल्ट आणि कधी देतात कॉलेजमध्ये काय माहित आता.
ते आणि हाय बी त्याला किती पडलेत गं?
त्याला काहीतरी हाय आहेत सत्तर काहीतरी आहेत बघ.
त्याला कमी चालला असतं ह्याला जास्त पाहिजे असत
ह
कॉयच रटा कोण बघत बी नाही,
मतरकय
होचच आहे तो पेन कामाच
ह
कट कर बघू येते काय बघ बघू फॉर्म तुला
हा